हा, काय करालस?
काय नाही बघ बसलोय तू?
बसलोय मी पण, जाेवलीस?
नाही अजून तू?
का ग? नाही अजून आता फोन करून जेवायचं म्हणलो.
मी पण, आमच्यात काय वेळानच, वेळानच असतय सोड जेवण.
होय, होय तुमच्यात वेळानच जेवतात तरी.
हा.
आमच्यात लवकर असतय बाई जेवण, नऊला म्हणजे जेवतोय आम्ही.
व्हय. काय म्हणालतीस?
अगं हे, मोरणी तर गेलेलो आज, म्हणजे काल गेलेलो काल सांगाय म्हणून विसरलो आज, मग काल जाऊन आलो आणि एक ड्रेस घेऊन आलतो, मला आवडला तो एम साईज होता, पण मला बसनाचं घरला आलोय बघालोय तर ट्राय करून.
मग?
मग काय, बसना म्हटलं बाकीचे घालून बघित लो, बसनाच मग ठेवलं तसच मग, आज जाऊन एक्सचेंज करून आज दुसरा घेऊन आलो. ते चार बजे. म्हणजे मी ते सेटवरच घेऊन आलो फोटो काढल तुला फोटो पाठवतो.
हा, चांगल्या आहेत मी पण जायच.
म्हणजे सेट, असं ह्याच्यावरच कुर्ती आहेत, परत तर, हे काय म्हणत्यात त्याला, अडीचशे पर्यंत पाचशेला ते कॉडसेट अडीचशेला कुर्त्या मस्त मग, मी कुर्ती वगैरे काय घेतलो नाहीेय सोड. मी फक्त सेटवरचच ड्रेस घेतलो.
हा, ते नव्यानववाले कसले आहेत?
नव्याण्व आले म्हणजे मी बघितले नाहीं कालचं बहिले त्यांनी जुनां स्टॉक ठेवलेला अजूंन कायं असं नवीन नवतं त्यामुळें ते कां असं तेवढं खांस नव्हतं
हां मंग आंता हे कॉड सेट वगैरें ते नवीन आहेत कायं मंग असं
हां नवीन आहेतं नवीन आहेतं कॉडसेट ते नवीन आहेतं
हां हां मंग चांगले आहेतं
आवांज येतों आहे होयं मं घेऊन आलो आणि कांल गेलं होतां वां व्हाईट कलरचा गेल्यां वेळी आपणं क्रॉप टी शर्ट पणं बघतं होतो बरं तशा टाईप मध्यें व्हाईट कलर चा मिळांला पणं जरांसा उंचीला जास्तं आहे मोठां आहे लई पणं असां क्रॉप नाहीं म्हणूंन मंग तो एक वाईट घेतलं काऐकाल आणि आंज गेलो आणि आंज एक व्हाईट कलर होतां रेग्युलर टूंशन माझाच व्हाईट होतां बघं क्लासलांन घालूंन तसलां एक वाईट मिळांला म्हंण तो पणं घेऊन आलो
हां हां
आणि कायं म्हणजे झालां म्हणे त्यां कायं माझ्याकडे वाईट कपडे नव्हते ते नाहीं दोन कोडं दोन सेंट वरं ड्रेस घेतलेय ते पणं वाईटच झाल्यांत
हुशा रईस दोन एकदमचं वाईट आहे
व्हाईट कांल एक घेतलंलो गं आणि आंज चेंज करूंन आंला दुसरं कुंठला आवडतं तो व्हांईटच आवडला मलां मंग तो एक वाईट घेतलां
हां
परंत दोन टी शर्ट झालां ते व्हाईटच झालं आणि एक शर्ट पणं व्हाईटचं असं पांच कपडे जेवढे घेतलं सगळें व्हाईटचं कपडे घेतले
हां हां
आणि कनैया ते गेलं तूं नवती चांगलं चांगली आणि टी शर्ट बघावं तो पिंक आहे कां आवडला पणं ती साईज मोठी होती मलां
हां
आं असं झालं हे गर्दी लई बाळं सकाळीं गेलतो आम्हीं लवकरं कांल नव्हती एवढी आंज लही होती
हां कितीलां गेलं तीसं
सकाळीं कांल लवकरं गेलतो कांल साडे दहा लां गेलतो आंज अकरा वाजले
हां म्हणजे तूं आंजपणं आंजपणं सकाळी चं येईल होयं
आंज सकाळी चं की परंत संध्याकाळी पप्पांची नाईट असते अं गं मंग कायं म्हणूंन मंग गेलो सकाळी चं
हां हां
असं झालं आणि गेलो आणि कनैया ते गेलो तिथं पणं सेट वरचे ड्रेस आहेतं पाचशे पाचशे लां भारी आहेतं पार्टीवेअर असं मंग तिथनं एक तसं तिं एक घेतलो पाचशेचा
हां हां कन्हैयामध्यें पणं सेल लागलेय कायं
होयं कायं कन्हैयांत पणं सेल आहे
हां तूं पर्वा घालूंन आलतीस ते मधीई
साडेतीनशेचा हं
हां ते तिथं तिथनंच घेतलेस नां बां कन्हैया मधनं
कन्हैयामध्यें आंता साडेतीनशेचा तसंल्या ड्रेसचं कुठं कुठं सेल्स आहे सांगू कायं तुंला कनै्या मध्यें खांय पाटुकल्या मध्यें एक खांय आणि रामदेव आहे बघते
हा रामदेव माहितीये
हा तिथं एक हाय ब साडेतीनशेचा सेल
चांगलयेत काय?
होय, चांगलयेत कपडे मी काल परवा एक सेट, घेऊन आलोय. काल परवा दिवशी मम्मी बरोबर गेलतो, गावात तवा रामदेव मधनं सेट, तो पण भारी हाय. तसला ते, परवा घातलेलो म ह्याला घात घातलेलो ब मी परवा, तसलाच आय सेम फक्त कलर वेग ग्रीन असां ग्रीन टाईप फोटो पाठवतो मी तुला नंतर
हा चालतय. म बघून येतो की मी, गेलो तर तसं करतो.
हं बघून ये. मला जीन्सवरचे टॉपच पाहिजे होते ग तेच मिळाले नाइयेत मला
म मोरणीमध्ये नव्हती चांगली
नाही जिन्सवरचे टॉप असे काय, खास नाहीत.
हा एकदा आपण बघितलेलो तेवा खास नव्हतीत का नाय एवढं मा ते सेलला बघ गेलतो आपण
हा तसेच आहेत आत्ता पण
क्राॅप टी-शर्ट वगैरा, तेच ना?
हाव तेच तेच आता पण, तसेच आयेत.
हम्म बघायला पाहिजे, सोड मी पण, जा
टी-शर्ट आता घेतलोय व्हाईट कलरचा फक्त त्याची उंची जरा जास्तय एवढा लईच, क्रॉप नाहीये. त्यामुळ मग घेतलो म असं झालं.
मी जायचं म्हणालोय, जायचं जायचं म मम्मी आमची काय तयारच होईना हे काम हाईत ती कामं हाईत ती, दिदी हाय की तिजी तब्येत बिघडल्या आणि परत तब्येत बिघडल्या आणि, असं हे व्हायलय त्रास व्हाय म्हणजे चक्कर अशक्तपणा तिनी आलय ग
का ग? सारखं ब आजारी पडते, जरा दाखवून घ्या चांगलं दवाखान्यात
अग दाखवून घेतलय आता आणि, आता बरी हाय सोड
हो.
वातावरण एक कसलं हाय बाई व्हायरल सगळं आजारी पडाल्यात सगळे
व्हय.
मध्येच ऊन पडतय मध्येच पाऊस
आता घेऊन जातो की, दीदीला अगं उद्या नायत परवा मी पण जाऊन येतो. बघाले मम्मीला सांगितले
चालतंय की, जाऊन ये.
हम्म तेच जाऊन यायचं
आणि काय म मी, म्हणालतो मम्मीला आपणच आणि एकदा जाऊया कोल्हापूरला महाद्वारला आणि इकडं गांधीनगरला पण, लई सेल लागल्यात म्हणून तिथं परत ते हेज्यापशी रा राधे तुला म्हणालतो, ब मी रीलला येतय. मला सारखं रीलला येतय. कोरियन टॉप तेन दा जाऊया असं
चालतय की, जाऊन ये म
तेच म्हणालतो जाऊया म्हणून
हम्म, गांधीनगरला पण लागलय सेल
होय. मान्सून अंजली म्हणली बाय मला
हा, हा मला काय एवढं, माहीत नाय सोड
मला पण माहित नाही. मला अंजली म्हणली ग. गांधीनगरला सेल लागल्यात मान्सूनचे म्हणून म जिन्स जे टॉप जर तीनशे-अडीचशे पर्यंत जर मिळाले तर घ्यायचं ना?
होय. आता गांधीनगरला पण जायला लांब होतय ग गांधीनगर पण.
होय.
क नाइ कधी जायचं तिथं? गेलो तर मग बसनच जायला लागतंय.
होय तेच ग तेच झालय नव्हका म्हणून तर.
आता इथंच बघतो ते पास पण एक काढायचंय की अजून.
अग होय. त्याला पण बाई किती तारीख सांगितल्या लास्ट.
हा मी परवा गा मी पररवा गावात घ्यालतो का नाही ते हे आणायला तवा येताना जाऊन आलो होत तो म म्हणली तो म्हणली तिथली बाई. तर ती म्हंटली की सोमवार या तर मी काय आज गेलोच नाही.
काव नव्हच जायला पाहिजे बा मला पण काढायचंय कारण एक तारीख लास्ट. काय म्हणाला? पण फिरायला जात नाही सोड खर त्यानी आणि नंतर पैशे वाढवलीत तर
तेच की आग लास्ट ये व हे ह्योच महिना लास्ट हाय ना?
होय.
तेच की जायाला पाहिजे.
एक ऑगस्ट पासन हाय म्हणल्यात बई ते बघायला पाहिजे तर
ते जऊन यायला पाहिजे.
तू जर गेलीस तर क नई
हा.
तर बघ आणि मला सांग मग माझं पण काढायचं आहे मी पण जातो काढून येतो.
चालतय मी गेलो कणी गावात आमची मम्मी जा म्हणाल्या मला. मला मग बघतो मग तिथ गेलो तर मग जर काय लागलं नसल तर मग बघूया गे. काढायला मग तू पण ये तवा.
न्हे आणि मला सांग.
हा तुला सांगतो घे काय होतय ते.
हा.
म तु
चालतय होय तेच ग जाऊन आणाला मग काढून आलेलं बरं.
होय तेच मी पण परवा गेलतो ती बाई तर भांडाभांडीच कराल्या बाई. मी जर त्या काय माहित बाई ती एक तर ते बाई आहेत क नाही काम करणाऱ्या तिथल्या की काय सरळ सांगना झाल्यात.
हा तसच असतंय ग त्यानी एकतर बसून बसून फ्रस्ट्रेटेड झालेले असतात.
अगं सकाळचच ग बाई सकाळच टायमिंग होत आणि काल
ते सांगत नाहीत व्यवस्थित
सकाळचच टाइम होत आणि ती पाप व्यवस्थित विचाराल्या सोमवारी आणि ती विचाराल्या तरी सांगना झाल्यात इग्नोर माराल्यात कुठ तरी हेंना वी आय पी असल्यासारखं करायल्यात अग. मग काय बाई पाप ते बाईला हे झालं
तसच होतंय ग एक तर एवढ्या दिवस आपण थांबायचं थांबायचं नि लै हे करतात मी म इ महा सेवात विचारलो मगाशी. त्यानी अडीचशे रुपये म्हणलेत बाई.
तिने अडीचशे रुपया म्हटली?
होय.
दीडशे रुपयाला काढून देतात म्हणायल्यात बाई.
बक्की भक्तीला विचारायला पाहिजे, ह्याज्यावर कितीला काढून देतात विचारलीस तू?
कोणा नाही मी तिथे गेलोच नाही अजून. जर उद्या मी कॉलेजला कॉलेज वर जाणार आहे की नाही
हा.
तिथन विचारून येतो घे.
चालतय विचार मग, तव्हाच विचारून ये. किती रुपया आहेत नाग, जर तिथं स्वस्त असल तर तिथं जायचं.
हम्, चालतय मी तिथं पण विचारतो घे, तर उद्या गेलो की नाही मग तिथंन येताना वि चारून येतो घे, अजून बघतो पहिला उद्या जातोय का नाही.
तसं होय होय तसं कर चालतंय.
मग तसं गेलो क नाही, मग विचारतो की तिथं, आणि मग तुला सांगतो.
चालतय, विचार आणि मग मला सांग, बघूया मग.
हा.
तेच आमच्या ते बाहेर न काढल्याल ते डुप्लिकेट आहेत काढ हे करत्यात म्हणायल्यात. काढून देत्यात.
काय माहितीय बाई गप तिथंच काढलेलं बरं ना. मम्मी न नाही काढलेलं गं घरातल्याने तिथंच काढलंय की.
म्हणजे तिथे स्टँड वरच काढल्यात?
होय,
हाहा, आमची मावशी पण स्टँड वरच काढल्या सोड. तीच म्हणाल ती बाई, ते बाहेर काढून देत्यात क नाही ते फ्रॉड म्हणजे डुप्लिकेट काढून देतात मन.
काय माहिती, बघाय पायजे.
काय म्हण, असं तर सांगाल ती, मग मला पण म्हणालती तिथंच येऊन काढ म्हणून.
बघायला पाहिजे जरा, तिथं जरा तिथं काढत असेल तर च मग जातो मी पण, तू तुझ तू काढलीस की सांग मी पण जातो.
हा, मी गावात पण गेलो, तर म सांगतो की तिथलं पण बघून. इथ सेवा केंद्रामध्ये पण बघून येतो, काय होतय.
चालतय चा, विचार हा विचारून बघ काय होतंय आणि सांग हा.
काय होतय?
चालतय की.
हम्म.
तेच ग, चांगलं म्हणजे कुटकां उगसता नंतर हेेवण्यापेक्षा, तिथं काढलेलं बरत येतच.
व्हय तेच की, आणि परत फ्रॉड निघालं तर काय करा खर फ्रॉड
वय तेच की. ई महा सेवा केंद्रवाल्यांना पण हे असतंय ग, काढून द्यायचं.
हा. तेच की, फ्रॉड नसतयच सोड. आता सेवा केंद्रवाले आता कास्ट वाल्यांचं ते सगळं काय काय काढत्यात.
म तेच की, म फ्रॉड कसा असेल?
तेच की, आता काय माहिती? बाई बघायला पाहिजे आता. तेच.
बघूनये. बघून या आणि मला सांग, काय होतय?
हम्म, चालतय, गेल तर बघतो घ्या, आणि तुला सांगतो काय काय होतय.
हा हा, चालतय चालतय.
आणि काय मग?
आणि काय नाही बघ. जेवायचं आता.
हम्म. आणखी? बोल की.
कट होतय ब आता कॉल.
आ.
कट होतय बघ आता कॉल म्हणलं.
हा लेख कंटाळा आलाय आज तिला कंटाळा आलाय.
म बगकी बाई.